हा काय म्हणालता, एका किलोच वीस बसत्यात
तिथे जास
होय, मग ते वली असताना. विकतायसा.
ते आपल्या अ अंगटा हाय ना हा हाताचा. आपल्या हाताच्या अंगठ्या, इतकं झालं ना मोठं.
हा!
ते मोडायचं.
हा!
त्याचा पाला काढायचा. ते पोत्यात भरून विकायचं.
एवढी छोटी असताना.
हो. म ते नॉनव्हेज ते ग्रेवमध्ये युज करत्यात. ना ते ह मग त्याचं ते सोलून घेऊ पाला शिल्लक राहिलेला. असतोय ना त्या पाल्याबसंन जनावरना वैरून होते. मग
हा हा खात्यात, का तुमची जनावरं ती वैरण,
हो, आमचीच नाही खात
हा हा.
तर उन्हाळ्याच्या टायमाला तिथचं वैरण वापरतो. ना आम्ही,
हा हा..
असये
ह्म्म ह्म्म मग वाटणी न केल्या म्हणलं! तुम्हाला निम्म त्यांना निम्म कंच!
तसं नाही! उत्पादन किती होईल? निम्म! समजा दहा हजार रुपयेशी झालीये!
हा..
तर पाच त्यांचं! पास आमचं!
हा कुठे घरा जवळ आहे का लांब आहे रान?
हा घराजवळ शेजारी!
हा म मामी आणि आई दोघी गेल्या का?
काही नाही! आई गावाला गेल्यात!
म मामी एकटेच गेल्या?
हो..
हाहा
म
काय नाय.
त्या त्यामध्ये भाजीपाला पण केलाय.
काय काय भाजी लावलाय सा?
हम्म वांगीये कोथिंबीर, मेथी ये
मग ते काय मार्केटला लावताय का घरी?
समोस्याला ते परत ना! आज नाही! आई गावाला गेल्यात ना आमच्या! सम
म गिर्‍हाईक गिऱ्हाईक आलेल माग जात असतील ते? बनवून ठेवल्याता? किती वाजता बनवलं मगं?
हा किती प्लेट बनवतांय मग एकदम?
जस लागल तसं एक
तरी पण एक पाटी भर अस?
सहा सात प्लेटा!
एक प्लेट मध्ये किती आसतात?
एका प्लेट मध्ये सहा!
सहा
हे पाच!
किती रुपयला?
तीस रुपये प्लेट तीस रुपये प्लेट हा तीस रुपये प्लेट थर्टी
हा हा महाग हाय की मग आमच्या इथं पंचवीस रुपयेला बहुते
हो हो इथं पाच हाय वडापाव तिथ कितीला आहे.
वडापाव वीस रुपयला हाय. तो पण ठेवा की जरा मग करून
सध्या भाजी जमना ना परतते. ट्रेनिंग घ्यायला लावायच देवसाय भाजी नाही सोडायला जमना.
हा हा.
पीठ मळून तेलात सोडायला
हा हा.
मग आणि काय?
काय नाही?
तुमचे शेतात काय हाय.
आमच्या शेतात मक्का, हत्ती गवत
हम्म.
हातीभास आणि काय थोडी माळव केल्यात.
हम्म. त्याला पाणी.
पाणी आमची विहिर आहे की. व्हिरीच पाणी कारली केल्यात. वटाणा नंतर कोथिंबीर मेथीची भाजी आहे
हम
नंतर अ गवारी घेवडा हलगा कांदा पालक
हा
हा सगळं आमच घरच असतय आता फक्त उन्हाळ्यामुळे नाही आता जून मध्ये लावत्यात. पा सल झालाक
मार्केटिंग ला
नाही नाही घरी खायला होय. रोज एक भाजी आणायचं करायचं कारण आमचं इ न बाजार आमच्या गावात भर नाही ना तिकड लांब भरतोय ह होत नाही त्यामुळे घरच्या घर ताजकाच आणि बाहेर कसं औषध मारलेला असते ना म
हा इ नॅचुरल
नैसर्गिक
हम
कोणत्याही खताचा औषधाचा वापर न करत
त्याला थोडं देशशी गायचं कोणमणंत्र अस ना ती शिपडाय त्यात पाणी मी कराचं
हा ते बाकी लीत घालून त्याला असं हे छद्र पाडून तयार केले वांगी अस त्यात गाजरं लावली तती ह्यावेेळी गाजर खूप चालते
आम्ही पण ते कुंड्यानच असत ना त्या हुकाच्या त्या हुकाच्या कोंड्या त्यात अ मीन त तीन कुंड्या मेती दोन कुंड्या कोथती
बम
चार वांगेची झाडं लावलेली आहे
हा हा हलती काम करत
हलतीचे वांगी परत परत ते मैच सुटली ना आम
हा
त्यान ते झाडच उपसलं
हा हा आम्ही मेथी लावतोय कुंडीत मेथी आणि कोथबीरी खरं जरा मोठी होती एक बोटा एवढी आहे आणि परत ते सगळूनच ते अस व्हायला लागले आं
मुंबईत या तर थोडी सावली करायची दुपारचं
सावली म्हणजे कसं करतोय, दिवसभर असं सकाळी आलं की शाळेत बाहेर ठेवतोय. आणि शाळा सुटली की आज ठेऊून जातोय.
हो हो आम्ही केलोय त्याला ते पर्दा केलाय
हा
चिमण्याखात्यात म्हणून
हा हा
एक थोडं दुपारचं त्याला खूप बसतोय, असं साईड नाही ना खत नव्ह ते कापडच ते पडदा केलाय तुझ्या कुंड्या बांधायचा चाव्या कुंड्यात असतील बघ बघ ते ना तवा त्याच्यावर अ दुर्टी पालथी घालायची
का?
हो हो ऊन जास्त लागतयं.
हा हा व्हय बरं
च्यासाठी
ते काम आवरली का नाही घरातली?
काम? सध्या आमच्या इथे यात्रा आहे ना, त्यामुळं दुपारचं डिनर तिकडचं हाय.
कुठली यात्रा आहे?
मासे
हा, तिथं काय असते मग जेवण?
खीर, शिरा, भाात आमटी, वांग्याची भाजी.
हा हा, आज कसा यात्रा?
ना झाल्या ना आज?
हा हा.
हो. ते -आजोबा आलते ते बोलले पप्पांना सांग. कोण- करून ते पण येतात. ते पप्पांच्या ओळखीचे आहेत ना.
म येणार आहेत काय पप्पा?
नाही.
हम हम.
लै माग लागलेलं सांग म्हणून. अ
सांगायच नाही का म?
सांग -नाही सांगितलं मला वेळ भेटला नाही ना कामात न.
हा हा.
त्यामुळे-
बर.
त्या मामांची -पोरगी आमच्या बरोबर होती कॉलेजला.
होय.
हो
हम्म हम्म.
सांगून गेल्या.
हा हा.
फक्त मामाची बायको आली होती. आज्जी ती
हा -हा.
या-
ते
हम्म. मागच्या वर्षी गेलतो प्रसाद घरी पण दिल्ता तेनी.
होय.
ते ढोणे महाराज येणार आहेत ना. बाकी
हा हा मग गर्दी होत तसल.
हो गर्दी होत्या ना.
हम हम. माणसं दुस दुसऱ्यागावची पण येत असतील.
हा आसपास ची इतकीच की. गावची यात्रा पण फेब्रुवारी मध्ये असते ना.
होय.
हम्म.
मोठ्ठी असत्या का?
काय?
मोठी असते का म्हणली यात्र?
गावची यात्रा. जरा मोठी असते पण सध्या इले क्शन च्या कारणामुळं छोटीच झाली.
बर.
ते आचारसंहिता असते ना.
हा हा.
त्यामुळं.
हम.
तुमच्या गावची कधी असत्या?
आमच्या गावची असत्या की फेब्रुवारीमध्ये. डिस सेंबरमध्ये.
हो हो. डिसेंबरमध्ये का?
हा.
ह ह. मग आणि काय?
काय नाही निवांत.
घरची तुमच्या काय करत्यात?
अ घरची असत्यात घरी. जास्तचं काम करून रानात जातयं
हा.
ह
मगं आणि काय.
काही नाही. ऊन पडले का. पाऊस पडला का काल.
नाहीय तिकडं.
नाही इकडं पण नाही. फक्त यासारख व वातावरण झालतं तिथं पण बरं थांबा करतो.
हा.
न